बोलकीी आहे काय करायल्यास. काय नाही बलय बघ तू काय करालास.
मी पण बसलोय बघ. जेवली.
हम्म जेवलीस का नाही नाही आता जेवायचं तू
मी पण अजून जेवायचे आता जेवनना
होय काय केलंय माझी महिना.
आज पेला. चपाती मेथीची भाजी. भात डाळीच्या आंड्यांनी खीर बनवल्या .
होय.
हो शेवायाची खीर बनवल्या बघ.
तू बनलस का मम्मी हॅलो! हॅलो! हॅलो! पा पा हॅलो! हॅलो
हॅलो!
हॅलो! हॅलो!